हॅलो आवज
हॅलो.
हॅलो. हा बोल की येतोय आवाज बोल. हॅलो.
काय नाई बघ बसले आता तू काय कराल्यास?
काय नाइ ब मी पण निवांत हाय आता जेवलीस?
जेवूनचं तू
मी पण नाइ आता जेवणार ब.
हा हाइस का बरी?
हं आहे बाई बरी तू?
आहे आहे निवांत.
हं काय म्हणते पाऊस पाणी
बघा आज तर पावसाचं म्हणजे पूर्ण वातावरणच हाय ढगळ ऊनच नायाय.
आमच्याड हाय ऊन कडक
इकड ऊनच नाई पूर्ण वातावरण ढगाळ
मी कडक उन पडलय म्हणून बेडशीत पण धऊन टाक लेता
दुता येत नाय तेनं होय. काय चालत
हा, इकडे तर आज. पूर्ण वातावरणच ढगाळ आहे. काय बागारे काय म्हणतेस
काय नाही, बग निवांत. म्हट बघ दिवो कर हॅलो
नाही ब व्यवस्थित
हॅलो. हॅलो, हॅलो. हॅल लो.